हॅलो! हा बोला की
हा तेच तुमचा कॉल कट झाला म्हणून मी एक करू का? म्हटलं
हा, हो बोला की
हा हा त्यामुळे ते मी आपल्या हे युट्यूबवरचं बघितलेलं छोट्या छोट्या टिप्स असं भेंडीचं ह्याचं तस
होय मग ते भेंडी आणि हे आणि बटाटा कस मिक्स होतो पण ते चिकट असत ना भेंडी?
हा तेच की मग थोडासा लिंबाचा रस पिळला की थोडी मोकळी होते ना भेंडी आणि बटाटाच्या चकत्या करायच्या आणि त्या त्याच्यावर घालायची म्हणजे भाजी हे होते पुरेशी होते आणि थोडी सवे जरा ही लागते अशी नुसती भेंडी गिळगिलीत लागत नाय. अशी आता त्याला भेंडी कस फक्त पोळीबर खाता येत नाय बघा ती कशी नुस ती खायला ठीकय. आजकाल बघा इथं त्यात अस ग्रे ग्रेवी टाईप पण करतात बघा युटूब रेसिपी बघितली पण मी काय कधी ट्राय केली नाय
मी पण कधी प्रयत्न केला नाही. तो करायचा कारण ते असं ग्रेवित कसं होणार?
तेच की पहिल्या भेंडी थोडीशी परतायची वाटत आणि त्यानंतर मग त ठेवायची आणि नंतर, हा म्हणजे तळून थोडीशी फ्राय करायची.
हा तेच म्हटलं नाही तर, ते फक्त तसच म्हटल्या नंतर आणि जरा ते. काय वेगळच होईल त्याच.
तसच म्हणल् तर त्याचं काय होईल भेंडीच अस हाय, त्यामुळ ते पण बरोबर आहे, त्यामूळ आणि अ, ही करायची. ग्रेवी करायची, थोडस बहुतेक दही खा
हा ते पण ऐकलय मी दही आणि भेंडीच काहीतरी कर.
दही हा, दही.
त्या भेंडी आधी, म्हणजे ते दोन प्रकार असतात ना भेंडीचे. एक आपली हेजी कोवळी असं चिरून करणारी. आणि एक ढोबळी माहितीय का तुम्हाला, असं काटेरी भिंडी. म्हणजे आमच्या इकड गावाकडे मिळते ती, इकड नाही बा
हा.
आमच्या गावाकडे ती मिळते, त्यामुळे त्या भेंडीच काय करतात. अ बी काढतात फक्त आतले, बी असतात ना. ते सगळ काढून घ्यायचे, बिया म्हणजे कसं पूर्ण त्याचं ते बिया आणि त्याच्या मधला तो भाग असतो तो सगळाच काढायचा असतो. दोनहींसाईड कट करायच फक्त मधला असा, आपल्या शेवग्याच्या शेंगा कशा निघतात ना. तसं निघतय ते.
हा-हा.
मला अ आपण कडी-कडी-कडी करतो, ताकाची कडी. तशी ती कडी करून त्यात ती शिजवायची एवढं टेस्टी लागते ते, मस्तच लागते.
होय का.
होय आमच्या सासूबाई, मला काही येत नाही. पण आमच्या सासूबाई करतात ती सारखं. हो खाल्ली मी, मस्त लागते ते, असं तेलात. त जरा त्या बिया हा बिया आणि हे सगळं लसूण वगैरे घालून भाजायचं. च फोडणी द्यायची आपण कडीला कशी फोडणी देतो आधी तेल वगैरे जिरं, कडीपत्ता परत भेंडीच्या बिया. मोहरी, जिरं अ हळद हे सगळं घालायचं.
हम्.
मिरच्या, मिरच्या आणि लसूणचा पेस्ट करून घालायची त्यात. म्हणजे चेचून घालायचं थोडं, आणि जर असं फ्राय करायचं म्हज ते फ्राय केल्यानंतर न. ती कडी, आपण ताकात हे घातलेलं असते, ज्वारीचं किंवा बेसनचं पीठ घालतो ना. ताक मत ताकात हा म. ते मिक्स करून ते त्यात ओथयचं, आणि पूर्ण आपले उकळी येऊपर्यंत एक पण ते थांबायचं नाही, मधी. पूर्ण उकळी येऊ पर्यंत त्यान असं, ढवळत राहायचं.
होय का.
हा मग ते एवढं, म्हणजे त्यात एवढं छान ते लागतेय मस्तच लागते ते.
होय का, मी बघू आता ते. कडी केली की तस ट्राय करून बघते, बरे जण करतात बर का.
हो आमचे सासूबाई कर ते आधीचे लोक जे असतात ना, ते तसं करतात अन त्याच्या फक्त आमटी जरी केला, तुम्ही ती पण मस्त होते, हिची भेंडीची, भेंडी च्या त्यां बिया म्हणते, ना मी.
हं.
बियाकाडून, त्याची आमटी पण केलं ना, एवढं मस्त होतंय त्याचं. खूप छान होते ते, काय ते?
ते कशी बनवतात?
हो आमटी पण, हां त्या बियांची, मी आताच सांगितलं ना तसंच पण आपण कढी घालतो तिथं, मग आपलं शेंगदाण्याचे कूट चटणी, म्हणजे मिरचीच्या, स्कीप क् हे करायचं, मिरची घालायची नही. लसूण घालायचं.
हं.
आणि आपलं हे घालायचं सगळं त्यामध्ये. अम् मिरची पूड, म्हणजे तिखट, मीठ. आणि गरम मसाला वगैरे घालायच.
हं.
आणि पाणी घालून उकळायचं.
अच्छा.
म्हणजे ते बिया त्यात भाजायच्या, पण आधी. मस्त लागत ते पण, हो एवढं मस्त लागतय. हां काढून, हां. घालायचं, ते पण उकळावायचं आणि थोडा वेळ, म्हणजे मस्त लागत, ते आमटी होते, त्याची. हो इकडच, म्हणजे ते कस, जरा इकडं शे म्हणजे खेड्यात करतात, ते शहरात एवढं करत नाहीत, लोकं.
हं, म्हणून तर माहित नव्हतं. नही नही, बरं झालं की माहित झालं, कायतरी वेगळा प्रकार, म्हणजे
क-करतात आमच्याकडे, खेड्यात ते करतात.
होय का, तुमच्याकड, नाही चांगलंय की, वेगळा प्रकार का
हो, वेगळा प्रकार. म्हणजे असं, म्हणजे भेंडीच्या आहेत. ते भेंडीत पण दोन प्रकार येत, सांगते ना, काट भें, काटेरी भेंडी एक वेगळा आणि आपल्या ह्या, साधा ह्या
म ह्या बिया बहुतेक, काटेरी भेंडीच्या असतील.
हां, बिया काटेरी भिंडीच्याचस ना. साध्या भेंडीत, तेवढ्या बिया नसतातच, हां, म ते
ठरावीक ठिकाणी मिळेतय का काई, कुणास ठाऊक.
हो ट, मी हां, बाजारात मिळतय, कोणतरी शेतकरी जर तुम्हाला मिळाला, तर त्याच्याकड असणार. नाय आपलं असं, म्हणजे बागवान वगैरे बसतात, त्यांच्याकड नाही मिळणार तुम्हाला. पण जो शेतकरी असेल ना, त्याच्याकडं, कारण कसं असतंय, शेत अं, इच्या अं असं खेड्यात क् नई काय करतात, शेती असते ना, शेतीच्या एका कडेेला बांध असतो, त्या बांधेवरती, ते एक चार झाडं का होईना, ती लावतात. म्हणजे पूर्वीची जी लोक आहेत, ज्यांच्या घरात ती म्हातारी लोक काय वयस्कर आहेत, त्यांनी ते लावतात, ते कडेला.
लावतात आणि ते लोकं अजून ती भ भा भेंडी लोकं घेतात.
हो घेतात ज्यांना त्याच महत्त्व माहितीय ते घेतात आन. त्याला मेन म्हणजे कस आहे त्याला औषध नाही.
म्हणजे थोडक्या ते बिना सेंद्रियही खताची भेंडी केलेली असते.
ते त्यामुळे ते खायला म्हणजे आपल्या आरोग्याला पण चांगलं असतय. म्हणजे हे आसी. भेंडी खात नाहीत ना ही मुलं अस वरच खात नाहीत तर आतल्या बिया तरी पौष्टिक ते जातील त्यांना.
बरोबर आहे अगदी बरोबर आहे. नाही ही आहे म्हणजे काही छान आहे कसं प्रॉपर. अ बाजारच्या दिवशी शेतकऱी आहे बघून शेतकऱ्याकडनं ते. घेतली पाहिजे भेंडी नाही खरंच आहे की. म्हणजे आपण म्हणतो भाजी एकच त्याचे किती प्रकार करता येतात.
हो आणि शेत खरं म्हणजे अ शहरातल्या लोकांना त्या भाज्या पण माहित नाहीत.
बऱ्याच भाज्या माहित ना गावा''--''
हा हो, आमच्या इकड आता. ती आंबाड्याची भाजी एवढं छान करतात मस्तच करतात ते.
ऐकूून आय मी आ म्हणजे व.
ता नाव काय. तरी आहे पण ते मला नाही माहित एवढं. पण आमच्या इकडे तर ती आंबाड्याचीच भाजी म्हणतात त्याला.
आमच्याकडे हा आमच्याकडे ऐकून आहे मी आमच्या ते ऐक जण राहत होत्या काकू त्या म्हटला की. त्या आमच्या गावाकडे करतात म्हटल्या. आणि खूप करतात आवडीनं करतात म्हणले त्या खास तिकडनं भाजी घेऊन येतात. ती भाजी करायला म्हणल्या घरात आवडत नाही म्हटल्या ते आजकालच्य तरुण मुलांना कुठे आवडतय. मुल तर काय हे त्यांना ते त्यांना ते.
मला आवडतय ते कारण आम्ही इकडं. खा खाल्लेला आहे ना शेती असल्यामुळे खाल्लेला आहे सगळ्या भाज्या.
अच्छा मग तुमची गावी शेती असल्या मुळे तुमाला भाज्याही माहितीयत आणि. सगळी माहिती आहे आणि सगळ्या भाजी ही आहे. छान छान वा आ वा वा वा असं पाहिजे ना. आम्ही काय आपलं शेतकऱ असं कि शेतकरी हम्म.
तरी पाठवत नाहीत पण कधी तर हे नसले की मग. तेवढंच जाऊन. माहत नाही ते जायला लागते त्यांना माहित होऊ नाही असं मग. म आता काय केलंय घरासमोरच सगळं असं जरा थोडा जागा आहे. तिथंच सगळ एक एक एक एक म्हणजे एक एक. कशी हे असते ना ती सरी असते पूर्ण. एक ओळ मग त्यामध्ये एकाकडं. शेपू लावलाय एका ठिकाणी मेथी लावले असं लावले. आणि ते कुम त्याला हे असं झाड आहेत तर मग कारलीच वेल. एकीकडे दोडक्याचा वेल असं घातलं. बघू आता आता तरी घातलंय आता पाऊस थांबलाय. बघू आता काय होते आलंय ते थोड आलंय उंच.
हा होईल होईल छान होईल की. त्याची काय आपण वेळ
त्याला कस जास्त पाऊस पण नाही चालत, आणि जास्त ऊन पण चालत नाही. ते पण पाहिजे हा, पण जस शेतात हा म्हणजे शेतात कसं त्याला पुरेसं सगळं मिळत असते. पण आपल्या इथं कच जरा हे असत ना जमीन
हम्म.
शेतातली जमीन जरा वेगळी
लली
हम्म, हम म तेवढं आहा ते आवडतय म्हटल्यानंतर ते करायला काय वाटत नाही. ता घरी बसून तेवढं तरी करायला पाहिजे ना.
हं हं.
कर हां आधी कस जॉब करत होत चालत होत. आता जॉब त आता लहान बाळ असल्यामुळे एक म नाही कमू शकत म तेवढं तरी ता घरात बसून सगळे हे रेसिपी करा आहे करा काहीतरी करायला पाहिजे वेळ तरी जायला पाहिजे दिवसभर.
ह, ह, ह, ह, ह, ह.
अ एक म्हणजे सकाळी सगळे घराचे सगळे आपापल्या कामाला गे गेले की आम्ही घरी.
हम्म, मग असं काहीतरी
री हा.
असं काहीतरी करत राहायचं, जेणेकरून आपल्याला थोडं काहीतरी वेगळं केल्याच हे म्हजे नाय नाय युट्यू ह
युट्यूब वर आता नाही आता कसं आहे मी अ म्हणजे आता वातावरण आता हे पाऊस आता चालू झालं की आता झाड वेगवेळी असं असतात ना झाडं वगैरे आणायची त्यांना हेज्यात लावायचे कुंडीतनी असं तेन करते.
हा.
त्यामूळं कसं म्हणजे झाड पण आपल्याकडं भरपूर हे होते ना. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं. वेगवेगळ कुठं मला बाहेर काही पण दिसलं, आता कुठ तरी गेलो आता हे छान आहे हे झाड छान आहे. ते घेऊन यायचं पर त्याला लावायचं.
हो हो हो.
त्याला मोठं करताला फूल लागलं एवढं मस्त वाटतंय. एक काहीतरी समाधान मिळतेय, मी काहीतरी केलेय त्याच समाधान मिळ ते फुल बघू, मस्त मी आता भरपूर लावले. हो भरपूर लावलेत गुलाबाची चाफ्याची सोनचाफा. एवढं मस्त वाटतय न, सोनचाफ्याचा तर वास एवढा मस्त येतोय. आणि बरोबर किचनच्या हा कि चनच्या अस खिडकी जवळ लावले म्हणजे जेणेकरून ते, स्वयंपाक करताना पण मला आस त्याचा हे अनुभव येते वास, एवढं छान वाटतय ते.
आपलं, आपलं केलेलं हे बागकाम म्हणा, काय म्हणा, ते हेच आसत.
होय आणि आ आप हो आपण स्वतः केलेला त्याचा एक गर्व असतो आपल्याला. हे मी केलंय, हा वेगळा आनंद असतो हे मी केलंय.
एक्झॅक्ट एक्झॅक्ट हे पण काही कमी नाहीये खूपच छान आहे उलट ख खरंच मस्त हाय बर का असंच पाहिजे खरं शहरात कुठं तेवढी जागाच नसते लावायला प फुलझाड आम्हाला आपलं आपलं फुल पाणी नसतय
आपल्यालाच पाणी पुरायचं हे मुश्किल आणि त्यांना कुठलं
त्यांना कुठन देणार असतय गावाकड कसं आहे मुबलक पाणी आहे जागा आहे लावायला तुम्हाला म्हणजे फळ लावा हे झा भाज्या लावा, फुलं लावा
सगळं लावता येतं
काही का असणा आपलं घरचं असलेलं ते वेगळंच असतंय
हो
घरची फळं घरची फुलं म्हणजे ऍटलिस्ट भाज्या फुलं तरी घरचं तोडायचं आणि ते करायचं
हो भाज्या तर एवढं हा ताज्या भाज्या एवढ्या मस्त लागतात
होय ना काय त्याची चव कशालाच नाही ना कारण का ते का प्रिझर्व्हटिव नाही काय नाही काय नाही म्हणजे प्रक्रिया केलेल नाही काय नाही काय नाही
नाही काय नाही चिरायची